ह. हॅलो.
हो.
हॅलो. हा कसे आहेत? नमस्कार! हॅलो. मी पण मजेत आहे म्हणून आज तुमच्याजवळ चांगले तुमच्या जवळ मला आज स्वच्छता केल्याने काय फायदे होतात या विषया यावर बोलायचं होतं. स्वच्छता म्हणजे फक्त घर स्वच्छ ठेवणे नव्हे तर आपल्या जीवनात एक चांगली सवय आहे, कारण स्वच्छता असते तिथेच आरोग्य, आनंद आणि शांतता पण देखील असते. ते म्हणजे स्वच्छता ही फार महत्त्वाची आहे ना.
हो खूप छान स्वच्छता हा आपल्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, हो येतोय. माझा आवाज येतोय?
होय.
स्वच्छता हा आपल्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा विषय आहे स्वच्छता म्हणजे ती बरोबर आहे फक्त घर साफ नाही ठेवायचं तर शरीर, मन, परिसर पर्यावरण हे स्वच्छ ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे आपल्याला
हा म्हणजे जर आपण रोज घर, रस्ता, शाळा आणि आजूबाजूच्या परिसर स्वच्छ ठेवला तर घाण कमी होत ते घाण कमी झाले की डास, माशा आणि इतर कीटही पणी मच्छर त्यामुळे डेंगू, मलेरिया, टायफॉइड क्लोरा यासारख्या आजारापासून बचाव करता येतो बरोबर.
अगदी बरोब र म्मा गांधी गांधींनी स्वच्छतेला हो. आता महात्मा गांधींनी स्वच्छतेला इतके महत्. व दिले होते की त्यांचे म्हण हो.
हो ना गाडगे बागबा हो म्हणजे ते गल्लोगल्ली जायचे. स्वचछता करायचे त्यापासून लोक स्वचछताला म द्यायला लागले म्हणजे व्यक्तिक स्वच्छता देखील पण खूप महत्वाचे आहे. रोज अंघोळ करणे साबणने हात धुणे जेवताांना हात स्वच्छ धुवणे धुणे. दात घासणे नखे कापणे आणि स्वच्छ कपडे घालणे म्हणजे यामुळे शरीर निरोगी पण राह आणि स्वच्छ व्यक्ती म्हणजे पाहून इतरांवरही चांगला प्रभाव पडतो. म्हणजे आपण स्व्छ राहिल की आपलं माइंड फ्रेश होतं मन शांतता. आपल्यानाही आनंद वाटतो की हा भो म्हणजे स्वच्छता राहिल्याने कसं आपल्याना फील होतं. आणि जर स्वच्छ घ म्हणजे स्वच्छ घरात राहिल्याने आणि म्हणजे मन पण. प्रसन राहते म्हणजेल्या घरात. ण जेवढी स्वच्छता राखली तेवढं आपलं मन पण आपल्याना प्रसन्न करत. की हा इथ चांगल आहे इथ बसावं म्हणजे घण जगामध्ये तर. कोणी जात नाही घाण करतात. पण घाण पण आपण सर्व मिणून जर स्वच्छता जर राखली तर. आपला देश परिसर चांगला होईल रोगराईने मुक्त होईल.
हो होत ना आता आजही पंतप्रधानांनी आपल्या भारतामध्ये. आजही पंतप्रधानांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानामुळे पण अनेक ठिका ठिका स्वच्छतेबद्दल जागरूकता पण वाढली आहे. आणि आज तरीहीी एवढी जागरूकता असून पण. लोक सगळा कचरा घरातला आणायचा आणि रस्त्यावर टाकायचा सार्वजनिक ठिकाणी..
हा बराबर म्हणजे आपण म्हणजे घा म्हणजे घाणाळ्या वातावरणामध्ये पण अस्वस्थ राहतो म्हणजे आपण कचरा किती रस्त्यावर टाकू नये. कारण कचरा नेहमी कचरा पेटीतच टय खावा म्हणजे प्लॅस्टिकचा वापर कमी करा. आणि शक्य तिथ ते पूर्ण वापर आपण करायला पाहिजे कारण स्वच्छ भारत अभियानद्वारे लोक. दकान म्हणजे स्वच्छतेबद्दल जागृत आता किती लोक जागृत करत आहे. पण ही फक्त सरकारची जबाबदारी नाही. ती आपणा सर्वांची जबाबदारी आहे.
हे खे कसं आहे ना प्रत्येकाने स्वतःपासून जर सुरुवात केली तर परिस्थितीही ऑटोमॅटिक. ते बदलू शकते. जिथे प्लास्टिकचा वापर हा आहे तो आपल्या हातात आहे क वापरायचा की कमी करायचा. परत ओला कचरा कुठे टाकायचा सुका कचरा कुठे टाकायचा बाहेर गेलं तरी वातावरण. कस करायच कॉलेजमध्ये गे तर.
हो म्हणजे जनजागृती आपण केली पाहिजे आता आपण बाहेर. गेल्याने म्हणजे स्कूलमध्ये जातो कॉलेजमध्ये जातो आपल्याना सर लोक शिक. शिक्षण आपल्याना शिकवतात की स्वच्छता कशी करायची म्हणजे आम्ही तर शाळेमध्ये जात.. ो ना तिथं आम्ही जनजागृती करतो गल्लोगरीमध्ये जातो स्वच्छता करतो. आणि स्वच्छता ही केली आम्ही गल्लोगल्लीमध्ये पण जाऊन कचरा वगैरे प्लॅस्टिकची. अ प्लॅस्टिकचे कागद वगैरे म्हणजे घाण पण हम्ही साफसफाई केली हे बाहेर. बाहेर गलोगली जाऊन गोष्ट. देऊन म्हणजे लोकांना पण कळायला पाहिजे कि स्वच्छता ही किती महत्त्वाची आहे आणि किती नाही. आता बस स्टॉप. आपण गेलो म्हणजे कुठेही गेल बाहेर देवस्थानावर गेलो तर किती घाण असते म्हणजे आपणच. करतो ना ते घाण म्हणजे आपल्याना. हो तर आपल्याना आपल्यानाही कळायला पाहिजे. कि घाण केल्याने आपल्यानाही त्रास होईल आणि लोकांनाही त्रास त्रास होईल आणि. पूर्ण परिसरामध्ये. डेंग्यू मच्छर मलेरिया हे किती आजार आहे तर हे आजार निर्माण होतील. तर आपल्याना कळायला पाहिजे की, आपण किती स्वच्छता केली पाहिजे.
प्रत्येक माणसांनी, सुरुवात ही आपल्या घरापासूनच केली पाहिजे, घररोज झाडणे ओला आणि सुका कचरा वेगळा करणे, पाणी साचू न देणे. ही छोटी पण महत्वाची कामे आहे. तसे वैयक्तिक स्वच्छता खूप महत्वाची आहे रोज आंघोळ करणे, हात साब धुणे, स्वच्छ कपडे घालणे नखे कापणे आणि दात स्वच्छ ठेवणे, हे कोरोना महामारीनंतर लोकांनी हात धुण्याचे महत्व सर्वांना जास्त समजले आहे.
हा ते फार महत्त्वाचं आहे, म्हणजे आपण स्वच्छतेमुळे आपला आत्मविश्वास वाढतो, आरोग्य पण चांगले राहते पर्यावरण स्वच्छ राहते, जीवन ही आनंद बनते म्हणजे स्वच्छता हीच आपली सेवा आहे आता लोक बाहेर जाऊन, म्हणजे कुठं कार्यक्रम असला तर कुठे प्रोग्राम असला म्हणजे, गल्लोगल्ली जाऊन म्हणजे जिथं कार्यक्रम असतो तिथं लोक म्हणजे सेवा करतात, स्वच्छता करतात, ती पण एक सेवा जे ना आता म्हणजे एक घोषणा पण आहे स्वच्छता ही सेवा आहे तर आपण खरं जो म्हणजे आप आपली हि पुण्याई आहे, स्वच्छता पण केली तर फार चांगलं आहे, म्हणजे आपलं आपणही म्हणजे आपलाही आप आपल्याना ह्या म्हणजे सवय लागेल स्वच्छताची आणि लोकांना पण कळेल की हा स्वच्छता हा खरच खूप महत्त्वाचा पॉइंटे आणि खरंच वाचतं आता
अनेक संसर्गजन्य रोग टाळता येते, शाळेत आपण वर्ग मैदना आणि स्वच्छताग्रह स्वच्छ ठेवायला लागत. पाहिजे, विद्यार्थी म्हणून आपण इतरांना स्वच्तेची प्रेरणा दिली पाहिजे आणि स्वतःहून पण ती प्रेरणा अमावली पाहिजे प्लास्टिकचा हा, प्लास्टिकचा वापर वापर कमी करून कापडी पिशवी वापरणे ह तितकंच गरजेच आहे झाड लावणे, पण लावून उपयोग नाही त्याच संगोपन हे व्यवस्थितपणे करणं आणि स्वच्छ पर्यावरणासाठी आवश्यक आहे ते गोष्टी टी करणं खूप गरजेचं आहे.
प्लॅस्टिक कमी केली तर, वायू प्रदूषण म्हणजे प्रदूषण होतं ना ते पण कमी होतील त्याच्याने पण किती रोग राही पसरते. प्रदूषण ही कमी, प्लॅस्टिक म्हणजे कमीच, प्लॅस्टिक वापरलंच नाही पाहिजे आता मध्ये प्लॅस्टिक बंद होत तरी, लोक प्लॅस्टिकच्या पिशव्या म्हणजे हे गाय वगैरे त्यांना तर कळत नाही ते खाऊन जातात पण, हा फार नुकसान आहे आपल्यासाठी हानिकारक आहे. तर खरंच, म्हणजे प्लॅस्टिकचा उपयोग पण कमी केला पाहिजे.
आता आपण जे सण उत्सव साजरे करतो. ते पण एक पर्यावरणाकडे लक्ष देऊनच करायला पाहिजे, कारण दिवाळीमध्ये जे फटाके उडवतो ते फटाक्याना पण आबाळामध्ये म्हणजे प्रदूषण होतं हव प्रदूषण झालं तर आपल्याला श्वास घेण्यासाठी त्रास होत. लहान मुलांना त्रास होतो व वयोवृद्ध माणसांना पण त्रास होतो. हो, गाव आणि शहर हे दोन्ही स्वच्छ ठेवणे हे प्रत्येक नागरिकाची जबाबदारीच आहे.
हो आणि स्व्छ
आणि स्वच्छ परिसरामुळं आपलं आरोग्य ते पण स्वच्छ राहतं आणि आपलं पर्यटन वाढते आणि देशाची पण प्रतिमा उनते
प्रति हो स्वच्छता ख करत खूप महत्वाची आहे आणि स्वच्छ स्वच्छता आपण केलीच पाहिजे आणि स्वच्छता स्वच्छता म आपण अ स्वच्छतामध्ये आपण जर लक्ष ठेवलं ना? म्हणजे घर बाहेर तर आपला म्हणजे आपल्यासाठीच चांगलं आहे, आणि आपण खूप ठिकाणी जातो तिथं पण बसस्टॉपवर तिकडं म्हणजे किती घाण असते, देवस्थानावर जाऊन तिथ पण खूप घाण असते ते पण त घाण आपण हो माणूसच करतो म्हणजे आपल्या पूणच स्टार्टिंग होते ती करायचे घाण करायचे तर पण आप आपल्याना कळलं पाहिजे की आपण किती ठिकाणी स्वच्छता केली पाहिजे किती ठिकाणी स्वच्छ उचताम
रोडनी चालत असताना पण काही जण पाणी बॉटल घेतात रिकामी झालं की रिकामी झाली की ते पाणी बॉटल रस् त्याच्या साईडलाच फेकायची पण ती एक प्लास्टिकची वस्तू आहे त्याना किती परिणाम होतो प्रदूषणावर यात म्हणजे लक्षच कोणी करत नाही या गोष्टी
हो आणि आणि पहिले लोक आता हां हां तेनात हो
स्वच्छते गरज खूप आहे ह बिड वातावरणामुळे जेवढे लहान वयातले मुलं आहेत एक वर्ष दोन वर्ष
आणि त्यांना लहान पाासहून आपण सवय पाडली ना तर त्यांना मोठेहन पण सवय राहते की हा स्वच्छता राखली पाहिजे राखली पाहिजे स्वच्छता केली पाहिजे आणि त्यांनाही लहानपणापासून ह सवय पाहिजे आणि पहिले लोक तर म्हणजे पहिले संत गाडगे बाबा गांधी बापू हा म्हणजे क ते स्वच्छता करायचे
हो आणि आपण लहान मुल शाळेतून वगैरे आले तरी त्यांना आपण शिकवायला पाहिजे की त आधी हात ध साण लाून हातध त्याच्यानंतर जेवण कर यांनी कस असत लहान मुलांना पण एक सवय लागते की स्वच्छता किती महत्त्वाची आहे
हो खरं स्वच्छता खूप महत्वाची आहे स्वच्छता केल्याने
तपासून केलं तर लहान मुलं पण आपणाला फॉलो करत असतात त्यांनी
हो बराबर आहे म्हणजे खरच स्वच्छता खूप महत्त्वाची आहे स्वच्छता नची घोषणा आपण केली पाहिजे स्वच्छतावर लक्ष देऊन आपण म्हणजे आपले आरोग्या आप चांगल्यासाठी आपण स्वच्छता केली पाहिजे हो आणि प्लास्टिक हो लागून मला प्लास्टिकचा उपयोग कमी करणार हो बराबर आणि कचरा कचरा पेटीतच टाकणं म्हणजे बाहेरच्या लोकांनाही आपण जर सांगितलं ना तर त्या ते लोकांनाही आपण आपण म्हणजे आपण स्वतः जर केलं ना स्व्छ आ तर जे दुसऱ्या लोकां दुसऱ्या लोकां लोकांवर पण आपली सवय लागते की हा समोरच्या करतोय तर मी पण करावं खरंच स्वच्छ तक मात माझे ठीक आहे मग च बघ छान वाटलं हो हो नमस्कार